हो.
काय नव्हत
काय नाही अजून झोपलय, काय करू आता? काम नाहीत. ह निवांत कुठली? सगळी काही पडतोय पिठ्ठा आपला. निवांत नंतर मग. दोन च्या पुढ तू काय आहे दिवसभर आपले रिकामी.
हम्म हम्. काय करायचं म आता सांग? चालू हुईस तोपर्यंतय
जली वाडत ऐकू येईना पल्ले.
आ? अरे कॉलेजच बघितलंस काय?
येईना मला. नाही.
आता येतोय काय?
नाही नाही. नाही. नाही.
हॅलो.
क कटवाला एक कट साप
येतोय काइ खरं?
हॅलो.
हॅलो